हॅलो.
हॅलो.
हा येतो का आवाज
गावात.
हा.
ह
चाल का जेवन.
हाव.
हो मण गेला होत साखरपड्याला.
ह् कप
अ.
मम्मी पप्पा.
होव का? हो म.
हॅलो
उमा आहे का?
हो.
तू निघाला का मग.
हाय ना.
नाही.
मग पाप घेली
काळी
आ जमवत होत तर पण पप्पच गेले म्हणलं.
हाव का.
आता नाघायच आवरुन.
आं. हो नंत आबो
हा काय म्हणले.
आपलं बरोबरच आपल्या हा.
आवाज बी नाही येऊन राहिला.
येतोय का?
हा येतोय ना, हे डिजे चालूय इकड.
काय चालू डिजे.
हा.
काय कोणाच लग्न.
काय माहित कोणाचं, हाहे गल्लीत पाठीमाग.
हम्म. केला केला काढ्या त आलं पुढे, ते फोन कॉल करा म्हणे.
अलत का?
पुढे सदस्याला कॉल करा म्हणे ऑप न येऊन जाईल, कार्य ॲप मधल्या सदस्य चरा कॉल कररा बा अज.
का नाही पण मग फोनवर य तुमचा टास्क आला असेल ना मग
काय माहीत काही करालाच नाही क पुढे.
लावा म्हणले का?
हम्म
बरं येऊन लागलं नसताना तोटा आल्याशिवाय.
हो का
हां
हम्म
तासेन वेगवेग त्यासाठी म लागत. तच मागत नाही म हा
माहीत नव्हतं की गेलो घोसात घसत गेल गेल का. हम्म
खर राम
हां
बरं झालं म्हणलं.
हां
हम् हा
काय करल बाई?
तेर
हो का
हो
हम्म काय म्हणतो बंगरजी?
ल हो ते म्हणे फोन घेतला आता. काामली एवढे पैशच नाही. मण घेतला म्हणजे वीस पंचवीस हजाराचा.
हा.
वन प्लस पाच होता.
हा.
बजेट मध्ये बसला नाही मग दुसरा पाहिला तर एकतीस हजारात. ति बी सोडला मग तीसराच घेतला व्हीओ चा होता.
हो का?
साज काही म्हणलं की हो. बन भैया म्हणतो पंचवीस मध्ये घेतला. झालं म्हण त्या काय घेन ग ते कुठ घेऊन आात त्याला का मी नण पैसे म्हणे अस तशी बोलला ये. त्याच्यावरून ते केलं ख गेलं.
कोण बोललात गण पैसे
प निघण पैसे मि त्या शरडे हा येऊ म्हण त्यायला काय म्हणे घेतला म्हणे. हो वाढता वाढता उत तोडून
हम्म.
म सांगा तर मग त्याला कस बसला. त्यालागे असतं ना पण फ्लोर अडीच लाखांचा होता अडीच लाख बर का?
होला वाम्याला घे नाही का?
हो माण ते कमला घेतला तू त समोल घेई.
हम्म.
ह ह.
चालू झालं पा प्रयत्न उगडा पाणी आता
हम.
चाू झाला आता जाईन मी थोड्या टाईमत हम्म हा.
बराला वाटते मी त्याच्यासोबत बोलते ते वाखार दराल मला
हो का? हम् हम्.
मलाक मलायती-
करा ते
पण नाऐक त म्हणल बोरगी.
होव का?
तरत माय सांगत बोलते ते चाले हा हो.
हम.
आप जळ घरात चालू आहे..
ह का?
हम्.
हम्.
सात वाजेची उटली न त तर नवला झोपली.
हम्म.
ह आता उठली.
हा पण
सा अकरा बाराची होटल पली आता ोड राेल
हा
लाच लाग होत आम्हाला यता
नाही.
मालक लागतो एकखता
काय लाग तो?
त्याला
त्याला
तास लागतो एक तास
कायला
हॅलो
आवाज नाही आला.
जेवण करायला तिला जेवण करायला,
दूध पराय दिला का
ह.
बरं का ते
आता बर चालेू आं. क बाटकी का अंगावर लावून चालू.
हा.
हम्म
बर
हम्म नाही आले असते बर झालं असत.
ते
त्यांनी सगळ्याला फोन लावले
हो ना पप्पा बेटा तेच म्हणे दोघं बाप बेटे भेटायला म्हणे
ना मग कोणीच निराला लाखं होत ना मग ते कोणत्या म बर ली आहे त अखांना
ह हा
हंगडली फक्त कापातेतय ते बाईला दे अंतवन बरत बळीवर्धन ठेवण पडतय म्हणलं
हम
ब शतात ते पेटली मस्त भज्या बी चालला शातात
हा ही मोठी जायला वाटते
मोठी जायली तिकडं तिच्या माहेरी
हा
हा तुम्ही दोघेजण आई शेतात राहायला गेलो होतो ना काकाला घरी राहणं पडतं बैवर ध्यान ठेवाला पुराची वे ते संतल राहतो आता आई घरी
जवांग कराबली बाई
ह त आता आई घरी थांबण काका येणारे साखरपुड्याला
हो का
नडी येऊ न तिंता
हा
हम् ह स क आता मर का येत ना कोण तिकड मामाला त्याला फोन लावला आता नाव शिका आता मामा बसरला मा मस् क ये ना जमत नाही
हम
म मगली मुंबईला
हा
ना ना म् म्हण त्याच्यात मजाल ते आज खोना दाखलते लोकहीऊ राहिले म्ह ममला थमनच पोडण म्हणे
हो
कुठ जायचं हम्
ते आता याच्या पुढे येईन का आता येईन लगेच पैसे
ह झाले अरे तिथ
का झालं
पहिला कॉल झाल्यावर येच मग डायच्यावररतंॉल झाल्यावर
पैसे का
हा
हम्म आता ते पुन्हा कॉल लावणपर्यंत का
हा दहा मिनिटचं झालं तर परत लावाचं तीस कॉलचई
वीस कवाले का तीस
हा
बरं
ख पाच पाच लाचे पाच पाच ता
हो का
ह देणार लाली तच्या आलावाचे हा का काय आलं ह हल जुवार ह काय काय काय शरकत आहे शरकत आहे येऊन राहिला आहे ना ह ना कुठ जाणे वरवर कुठ जाणे वरवर जो का फाके जो फाके हा पप्पा तिकडे येत वर मारून घेते हा हा पापा ठीक रहताऔ फटके खाऊंगी अ मारूड आ मार तुमट कोर्ला खु गेलेय हॅलो अलगला प म लात अ नाही मार नाही मार